हॅलो.
हा बोला की, मेहंदी बद्दल बोलाल तर
हो तेच ना, की केमिकलची जी आपली मेहंदी आहे ना
हां.
त्यामध्ये तुम्ही कधी ऐकलंय का? कि ज्या वेळेला गोधन करतात, त्यावेळेला जी इंक वापरतात
हा हा...
ते गोंधन डिझाईन राहण्यासाठी जी वापरली असते ती बॉडीमध्ये आपल्या कॅच करून घेते. म्हणजे त्या कुठे ना कुठे तर पॉईंट आपल्या त्या बॉडीमध्ये राहिले असतात. म्हणून तो कलर कायम टिकून राहतो. तस हे हम्म पण ते, पूर्ण बॉडीला काय आपल्या गोंधनाची ण आपल्या पूर्ण बॉडी मध्ये पसरलेली नसते. ती फक्त ज्या ठिकाणी टोसलेले आहेत तेवढ्या मसल्स ना. हा. तेवढेच इजा होते. पण हे कस आहे हे केम ज्या वेळेला आपण मेहंदी काडतो, ते पूर्ण बॉडी म ते पूर्ण हे होते केमिकल पसरतं, जस की एखादी विष बाधा विष पशी माणसाला क तर झाली पूर्ण बॉडी मध्ये क त्याचे थोड थोडी कण सापडतात. तशा पद्धतीने एक म्हणजे, कुठे ना कुठे तर ते रिॲक्शन इतकी जोरात पण बसू शकते. कधी- कधी लोकांचा जीव घेण पण होण्या चान्सेस आहेत.
आणि काही लोक ते डोक्याला म्हणजे केससनी पण मेहंदी लावते ते रात्ररात्रभर ठेवतात.
ते पण रिॲक्शन होते.
हो, खरं साधी मेहंदी फक्त लावायची.
स हा
ते एक आहे की जर दहा मिनट टं म्हणा लगेच येणार हाय आता शाम्पू
हा
ते पण थोडीशी इचिंग होत असते पण बऱ्यापैकी ते लगेच होऊन जातय एवढं काय वाटत नाही कोणती पण रिऍकशन नाय हम्म
ते दहा मिनिटाचं मेहंदी रिझल्ट चांगलं आहे त्याचं?
ते केसांचे ना?
हा केसांचे.
नाही तो शॅम्पू आहे बऱ्यापैकी ते मेहंदी नाही ते केमिकल हाय त्याच्यामध्ये केमिकल असतात हा प्रमाणं रिटा शिकेकाई याच असतंच पण केमिकल असते त्यापेक्षा साधी मेहंदी आपली पावडर मेहंदया आणून भिजवून नंतर लावलेली परवडत्या. हा कलर केस जरा लालसर तांबूस असा पडतो ती मेंदी थोडी पाण्यात भिजली की निघून जाते पण तीच मेंदी बरी वाटते.
होय आणि केसं पण नीट राहत असतील नाही.
हम्म त्याच्यामुळे डॅमेज होतात.
हम्म आणि आता काही काही कर अ म्हणजे असं मी मेहंदी पण केसास्नी लावत म्हणजे लावते असं कुणाकुणाला तरी
हम्म
अ तेनी काय काय करतात? मेहंदी ते र रंगीत कस ब्राउन कलरचं ते मेंद्या आणत्यात ब्राऊन कलरचं. म्हणजे ब्राऊन कलर होण्यासारखं त्याच्यात आणि परतनं अ बीट म्हणजे बीटच रस्सा बनवत्यात त्याच्यात ते मेहंदी कालवत्यात.
बीट एक गोष्ट हे चांगली झाली बीट कसं झालं ते नॅचरल झालं.
हा आणि त्याच्यात ऍलोवेरा घालत्यात. आणि कॉफी पावडर घालत्यात आणि मग ते एवढं सगळं करून त्याला आणि परत वेगळं कलर आणत्यात.
तेची तेची हे आहे आता
होय एक तर मेहंदी ब्राऊनच आणत्यात ते ब्राऊन होण्याचं कलरचंच
शक्यतो केसांना कसं मेहंदी चा हा लाल कलर हा फक्त पांढऱ्या केसांवर दिसतो. काळपट केसांवर ते नाही ब्राऊनच कलर दिसतो मेहंदीचा
हम्म
आणि तोच उठावदार दिसतो.
होय ते ब्राऊन कलरचं मेहंदी आणून पण आणि काय काय ते आणि कलर येण्यासाठी ते हे एक्स्ट्रा करत्यात बीट, कॉफी
तर केसांना थोडी शाईन देत असते.
हा आणि काही काही अंडी पण घालतात.
आणि ते ऊ प्रोटीनचे ह, घटक विचार करतात ते.
हा.
काही जरी केली तरी ही एक दोन दिवसच राहते.
एक दोन दिवसच होय, मी पण तेच म्हणते.
हम्म.
अ म्हणजे आठवड्यातून दोन वेळा तरी केस धुसल्यावर ते जाणारच. ना, हम्म जाणारच. हो त्यापस का आपलं हा.
ते नंतर ना.
होय होय, ते आमचे का कू करता महाक्याचं तेल, म्हणजे खोबरही तेलात ते महाका आणून शिजवता.
हो हो आणि ते माका माहिती आहे का तोडल्यानंतर त्याच्या रसानेच म आपले हात काळे पडतात. एक नॅचरल लुक येतो, ते म्हणजे नॅचरल कलर येतो त्याला.
अ काय? काय होतं?
काळा कलर चढतो, ते माक्याचे जे आहेत ना, हा रस आहे ना, तो काळपट करण हे बघ.
हा.
तेच्यानं अं आमची काकू तेच म्हणजे सगळ्यांना असं तेच बनवून हे करता ना, घरातील सगळ्यांना लावता. आणि ती पण लावता हू हू.
होय. हम् आणि जास्वंद.
जास्वंद ची पान, जास्वंद ची फुलं, ते नाही जास्वद त कधी कधी बघायचं जास्वंद आणायची जास्वंदची पाने आणि आपण आंघोळीला शिककाई नंतर रीठा वगैरे हे जर भिजवटले ना त म ते नंतर सकाळी आपण गरम ते पाणी शिजवतो ना रिठा वगैरे त्यावेळेला जास्वद जरी टाकली ना तर पूर्ण ते आहे ना शॅम्पू जसा आपला असतो का नाही थीकनेस, तसाच थीकनेस पणा येतोय त्या पाण्याला. मी बघितलेलं आहे. हो. पण जास्वंद ते शॅम्पूचे बस बऱ्यापैकी, जस शॅम्पू ला थीकनेस पणा आहे. ते म्हणजे जेल टाईप आहे. त जास्वंद च्या त्या रसामधे राहते.
हा हल्ली शॅम्पू मध्ये पण केमिकलच हाय.
हो हो.
हम्म.
ते पण काय
ते सगळ हा, म्हणजे हल्ली आता सगळंच फेक आहे. होय ती फवारनी करूनच ती पिकवलेल
व्हय कि. म्हणून तर अ.. अ.. हम्म... मनून तर आता क् जास्तीत जास्त लोक आजारी असतात.
पहिलं माहिताय का, ज्या वेळेला घरी ताक बनवायचे.... दूध... विरजन वगैरे घालून, त्या ताकाची टेस्ट अन.. आता विकत आणलेल्या ताकाची टेस्ट, मध्ये खूप फरक पडतो.
होय का?
खूप फरक आहे.
हम्म...
नंतर दह्यामध्ये, घरातलं दही... आपण जरी लावलं असल ना संध्याकाळी, आणि सकाळी ते दही बनतं तरी पण त्यामध्ये आंबट पणा..... हम्म आंबट पना असतो त्यामध्ये.
हां.
तसा विकच्या दह्यामध्ये राहत नाही न तो आंबटपना, फक्त दह्यासारखी टेस्ट राहते..... कुठे ना कुठे तर तिथे पण ते.... युज करत असतील पावडर.
होय. होत असणार, काय काय तरी वेगळं वेगळं.
लोकांचं कसं झालेलय, मार्केटिंग, आणि वेळ नसल्यामुळे लोक ते खरेदी करतात. त्याचा फायदा बऱ्यापैकी...... कंपन्यांनी नंतर मार्केटिंग करणाऱ्या लोकांनी उचललेला आहे. पन ते लोक..... लोकांचे जीवितस किती जातं हे कुणाच्याच लक्षात येत.....
कोनाच्याचं लक्षात येत नाही. होय.
पैशे मिळवणे,
पैशे मिळवणे, फक्त कमाई. आता फक्त पैसे. होय.
हम्म.., तरी आता.....
आनि पैशाशिवाय पन काही नाही न.....
हम्म.. नाहीच काही येत, तर ते तर काय करतील.... ज्या वेळला...... आपण ....... लहान होतो तेव्हा एक अ... पेन्सिल आपली आणली तर..... ती पेन्सिल कीतीला भेटत होती आपल्याला, पन्नास पैशी किंवा रुपाया.... तीच पेंन्सिल दहा रुपयेला आहे.
होय.
म.. लोकांना ते... पहिले लहान म्ह म्हाताऱ्या माणसांना अजून पन......... रुपाया म्हणजे त्यांना त्याची खूप किंमत मोठी वाटते.
ह्म्म्म.......
तसं आपल्याला नाहीे रुपया म्हणजे काय, हल्ली कमीच असं वाटतं आपल्याला ते.......
होय. आमची आजी सांगता पहिला.... स्स्... अ दोन रुपयल तेल येत होतं म्हणे, म्हणजे असं रु पहिला डाळी येते
साखर किती रुपयला होती म्हनते काल? पाच का सहा रुपये पाऊ किलो असायची.
साखर हा आता पन्नास रुपये किलो.
हम्म.
होय. किती असं म्हणजे लय असं महागाई वाढल्या. आणि म्हणत्यात अजून वाढणार आय.
हो अ जून - रेंट वाढणार आय. काल आता गोडे तेलाची किंमत पण काल माझ्याबर एक स्टाफ काय काम करत ती म्हणाय लागली मी मागच्या आठवड्यात गोडे तेल आणलेल होत दो हे दोन दिवसापूर्वी त्यात ती एक लिटर पन त्याज कायतरी दीडशे का एकशे सत्तर रुपये किंमत होती. तन दोन दिवसांनी पुन्हा गेल्यानंतर अडीचशे रुपये किंमत. इतका फरक म्हणजे पन्नास साठ रुपयेचा फरक नाय किती स त्तर म्हणाल्यावर ऐंशी रुपयचा फरक.
ऐंशी हा.
मग त्यात ज्याच्याकडे पैसे आहेत तो काहीतरी करू शकतो.
हा.
हम्म, त्याच्याकडे न्हाई तो मग काय?
हम्म.
काहीच करू शकणार नाय.
आता नऊ नऊ झालेत बघा आता काय करूया आपण हा चालू ठेवूया काय?
नाही. खुपचं वेळ झालाय मला.
होय वेळ झाले तेच तुम्हाला म्हणणार होत म्हणजे तुम्ही तुमच होऊद्या असं म्हणणार होत ना.
हो तेच ना राहूदे आता बघू. उद्या झाले तर झाले.
झालेत तर झालेत हम्म.
हा चालतंय.
थांमा अजून तुमचा हाय मी सांगतो थांमा.
हो.
हम्म, नायतर आणि म मधीच जायचं ते. हा झाले बघा हा.
चालतय बाय गुड नाईट.
टेक के